ओ हा हा बोला ताई हो हो येतोय आवाज.
तो ती सातशे वीस होता ना त्यामुळे मी
सातशेवीस होता का?
हा.
हा. अच्छा ठीक आहे हा ह
बर जाऊ द्या तुमच्याकडे बचत गटाचं काम कस काय चाललंय?
हा बरं चालू आहे.
आमच्याकडे मासिक शंभर रुपये घेतातच.
अ आमच्याकडे काही काही ठिकाणी अ पन्नास रुपये असतात आणि काही काही ठिकाणी शंभर रुपये असतात.
व्याजदर काय चाललय तुमच्याकडे? म्हणजे अंतर्गत जेव्हा आपण कर्ज दोन टक्के ना हा आमच्याकडे पण दोन टक्के, पण आमची जी सी आर पी आहे ना तिने टीग ठेऊन आमाला एक टक्का करायला सांगितलं, पण म आमच आंतर्गत बायाच अस ठरलं का नाही दोन टक्केच बरं आहे आपलेही पैसे वाढतात म्हणे. मग आम्ही दोनच टक्के ठेवले पण आमच्याकडे एक टक्का सांगितलाय सी आरपी
अच्छा.
तुमच्याकडे एखादा व्यवसाय सुरू केला का कोणी?
अ व्यवसाय तरी आणखी नाही सुरु केला. म्हणजे चालू आहे तसं बोलण.
आमच्याकडे माझ्या बचत गटाने नाही का आमच्या बचत गटाने रेशन दुकान घेतलंय चालवायला.
हा म्हणजे आमच्या बचत गटाच्या इथं ना स्कीम्स भेटतात वेगळ्या वेगळ्या. शेतकऱ्यांसाठी वगैरे त्यांनला
हा हा.
अ परत कर्ज भेटत ज्यांना पाहिजे ते
हा बँकेकडून आम्हाला पण कर्ज मंजूर झालं पहिलं कर्ज आम्हाला दीड लाख रुपये मिळाल. तर ते आता एकाच बाईने उचललंय. पण मग ते आता भरत आलं तिचं बऱ्यापैकी पाच सहा हप्ते राहिले. आणि मग बँक म्हणे तुम
हा आमच्या इथं इकडे म्हणजे प्रत्येकीने जवळपास अडीच तीन लाख उचलय.
अरे वा बरचं हे केलंय एका बचत गटाला एवढे कर्ज देईल त्यांनी एक?
म्हणजे प्रत्येकीने म्हणजे बऱ्यापैकी जणींनी उचलला आहे.
उचललाय हा हा.
हा.
आमच्या बचत गटात एकीनेच उचलाय अजून.
आमच्या इकडे उचलतात इकडे जास्त गरज आहे, काय काय जणीनला. म्हणून ते उचलतात.
ह हा. आणि मग शेतीवरती तुम्हाला म्हणजे पंप वगैरे किंवा सोलर साठी अ सबसीडी मिळते ना?
अ अजून तरी नाही मिळाली सबसिडी.
नाही का आमच्याकडे आहे ना, अ म्हणजे शेती जर नाववर असेल ना तर बऱ्यापैकी- सबसिडी मिळते सोलर- साठी मिळते, त्यानंतर हातपंप असतो नाही का- औषध फवारणीचा पाठीवर घेतात, तो पंप त्याच्यावरती मी ते ताडपत्री तर त्याच्यावर सबसिडी मिळते.
म्हणजे आमच्याकडे आणखीन तसं काही घेतलेलंच नाहीये कोणी सो, त भेटलेलीच नाहीये सबसि- सिडी कोणाला आणखीन.
हा घेतली नाही, म्हणून अंदाज नाही आता- आमच्याकडे ना- असं चार पाच गाव मिळून एक महिलांची कंपनी उभारली आहे, तिचं नाव केवडी वन म्हणून ठेवलंय. आणि ते कंपनीचेच गहू आहेत. अ बियाणं देतात आणि ज्यांनी बियाणं घेत- कंपनीचे त्यांच्याकडून गहू घेतात ते.
हा.
असं काही आहे तुमच्याकडे?
असं आमच्याकडे आणखीन काही नाही, कारण आमचं एकच वर्ष झालं चालूच- झालेला आहे.
अच्छा हा.
हा.
आमच्या माझ्या एका मैत्रिणीचा बचत गट आहे ना, तर तिला पिंक रिक्षा मिळाली इलेक्ट्रिक- तीन लाखाची रिक्षा तिला दीडच लाखात मिळाली.
अरे वा, बचत ग- टाचे पण खूप सारे काही फायदे आहेत.
फायदे आहेत, हो आता मुंबई- मुबईला सरस प्रदर्शन झाल का? उमेद तर
हा.
तिथे माझी मैत्रिणी गेली होती, तर तिने खाण्याचा स्टॉल लावला होता. तर तिला किती मिळाले असतील, ताई अंदाज करा बरं तुम्ही?
मुंबईला खाण्याचा स्टॉल लावला असेल, म्हणजे-
तिला साडेपाच लाख रुपये मिळाले, दहा दिवसात-
साडेपाच?
हो मला सुद्धा धक्का बसला म्हंटलंय, खोटं असू शकत. ती म्हणे तू काही माझ नेणार नाही म्हणे, मला दिवसभर- मी वैतावून गेली होती इतकं खाणं चालायचं म्हणे-
अरे हा मुंबईला खाण्याचे शौकीन आहेत ना.
शौकीन आहेत, हां. खूप चालल म्हणे, खूप चाललं आणि पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या होत- ना बचत गटाच्या बाया तर बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या म्हणे छाया हो तु यायला पाहिजे होत. म्हट मला एव च मारण शक्य नाही म्हट म पण आता अ वाटत की नाही जायला पाहिजे होत
वेळ काढून जायला पाहिजे होत तुम्ही जरा आणखी बायकांशी बोलल्यावर वेगळ्या वेगळ्या आयडिया भेटतात ना आपल्याख
हम् हो ती तेच म्हणे नुसतं खाण्याच्या स्टॉलमध्येध्ये इतका प्रॉफिट झाला
हा त्यांचे विचार कसे आप म्हणजे त्यांच्याकडडे नवीन नवीन आयडियाज असतील क्रिएटिव्ह विचार वेगळे तात त्यांचे विचार मांडतात आपण आपले विचार मांडतात
हा हा जिथे जस जमेल तस आहे की नाही ज्याचा विचार जुळ माणूस पुढे सरकत राहत
हा ना
आता माझी एक माैत्री ना तिने बचत गटाचीच बरं का ततीने सातवी कोच कंपनी म्हणजेलाच्या ना कंपनी ओपन केली आहे बचत गटाचीच आहे पण मसाल्या प त म आ म्हण अजून तिची कंपनी सुरू व्हायची तिने घरूनच म्हणे आधी मी टेस्ट सा घरूनच थोडं थोडं सुरु केलंय त तिचे मसाले इतके जाताय ना त ती म्हणे म म्हणे कंपनी टाकाय तिला भारी आली बघ त म्ह ंपनी टाकू शकेल पहि वर्षून ति चांगला रिस्पॉन्स आहे
हळूहळू चालू करून काहीतरी त्याच नंतर मोठं नक्कीच होतं
ह तो एक अनुभव आहे तिच्याकडे
हा आणखीन काय काय अनुभव आले तुम्हाला स्वतःला
त तरर असं ऑडिट होतं का तुच्याकडे
अं नाही होत
म्हणजे तुमचं पहिलंच वर्ष म्हणून अंदाज नाही येते होत ना आमच्याकडे पंचायत समिती ून आहे म्हणजे आमच्या गा म जवळ जवळ एकशे दहा बचत गट आहेत एकशे दहा बचत गटाच ऑडिट राहत मग ते चार पाच दिवसासाठी आमच्या गावातच येतं पंचाय
हा हा तिथ समज एवढा मोठा वगैरे नाहीये ना आणखी बचत गट आणखीन त्याला एकच वर्ष झालेलं आहे सो एवढं नाही आणखीन जास्त काही त्याच मोठ झालेलं
नाही नाही तुमच्या गावात तेवढे बचत गट असतील ना
नाही जास्त नाही येतुष अ पुरुषांचे आहेत पण महिलांचे जास्त नाहीयेत
हम्म आता आमच्याकडे एकशे दहा बजत घट नसते महिलांचे
नाही आमच्याकडे एवढे नाहीय तुमचे छान झालेत एवढे मोठे
हम्म आमच्या सी आर पीची म्हणजे त्यांची मेहनत म्हणावी लागेल नाही का कारण महिलांना बचत गटात आणणं पण सोपं नाही
आणि बचत गटामुळे ह आणि बचत घट अ चालू केल्यामुळे म्हणजे कशी महिलांना बचत करायची सवय लागते.
सवय लागते हो. आमच्याकडे आता उन्हाळ्यामध्ये, बोला!
आणि म्हणजे ते जमा झालेली जी रक्कम आहे त्याच्यापासून त्यांना जेव्हा काही हवी ती गोष्ट त्या लवकरात लवकर घेऊ शकतात.
हा आमच्याकडे काय करतात हो आमच्याकडे काय करतात आमच्या गावची जत्रा असते! पांडव्याला. आमच्या बहूतेक बाया आहे ना, म्हणजे आता आमचा बचत गटाला बरेच वर्ष झाले, म जे व्याज ना ते म्हणजे हे म्हणून वाटून घेतात थोडस म्हणजे प्रत्येकीला. म्हणजे काय म्हणता येईल त्याला
बचत गटाचा जेवढा नफा जमा झालाय ना तर त्याच्यातली पन्नास टक्के रक्कम आम्ही तशीच ठेवतो आणि पन्नास टक्के रक्कम आम्ही आमच्या महिलांमध्ये वाटून घेतो, म्हणजे डिव्हीडंड वगैरे प्रकार सारखा असतो नाही का? म्हणजे आमचाच नफा आम्हाला मिळतो. एक दिवाळीला बोनस कसा असतो. तर आम्ही दिवाळीला न घेता पाडव्याला घेतो आमच्याकडे गावची मोठी जत्रा असते ना.
हा.
तो पण एक फायदा होतो आमचा.
यात्रेत काय काय करता म्हणजे तुम्ही स्टॉल्स वगैरे लावतात का?
अ आमच्याकडे दोनच दिवसाची जत्रा असते. म्हणजे आम्ही तर नाही लावलेल गावातलं गावात बरोबर नाही वाटत ते.
हा ते पण आहे.
हम्म. जत्रा हाय ना संध्याकाळी सहा नंतर सुरु होते ती दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभ रहातो म्हणजे दीड दोन दिवसाचीच असते मग सगळे पाहुणे रावळे येतात. त्यामुळे महिलांना एवढं जमत नाही ना, प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी राहत.
हा. आणि गटाच्या बैठका वगैरे होत असतील?
हो प्रत्येक महिन्याची बैठक आहे ना आम्ही आता आम्ही दहा जणीये ना तर आज हीच्या घरी, पुढच्या महिन्यात दुसरीच्या घरी म्हणजे प्रत्येकीला एक आ म्हणजे अंदाज येतो असा कि काय आहे कस आहे ते. आपण थांबूया ताई! दुसरा कॉल घेऊया वाटलं तर हा.
हा चालतय.